हॅलो हॅलो
हॅलो हो हो येतोय. तुझं व्हाईस तेथे बोल.
हा, हा, वेळ आहे ना! तुमच्याकडे आता?
हो, आहे, आहे, बोला.
हा, म अं आपला म्हणजे तुम्हाला कोनता खाद्य पदार्थ जास्त आवडतो?
मला पनीर जास्त आवडत.
हा, म... पनीर मध्ये असं जास्त काय आवडत? म्हनजे असं ग्रेव्ही.. ग्रेव्ही वाले पदार्थ जास्त आवडतात का, असं फ्राय टाईप?
अं फ्राय पन आवडत आनी ग्रेव्ही पन आवडत, म्हणजे मोसली मला ग्रेव्ही चच आवडत.
ग्रेव्हीच आवडत. त मं त्याच्याबद्दल तुम्हाला मी काही रेसि मी देऊ शकते का? म्हनजे थोडी माहिती
हं
हा, मं अं काय तर म्हनजे माझी क एक म्हनजे माझी तर आता मी तर काय गृहिणीचं हाय न! माझी कशी टिपिकल स ती गावाकडची एक रेसिपि आहे. पनीरची म्हंजे मी तुम्हाला सांगू, सांगू शकते ना?
हो हो.
हा हा मं काय करायचं?
शेवटी जिभेचे चोचले पुरवायचेच आहेत. आम्हाला
हा हा मग काय करायचं आधी आम्ही कसं करतो सहसा आमच्याकडे गावाकडं अ म्हसे आहेत ना घराक क मग दूधमच्या जास्त असतो म कधी कधी आता हे वातावरण वातावरण कसंस जरा उषनाही ना त्यामुळे आमचं दूध कध कधी फाटत.
हम
ह म्हणजे सकाळचं रात्री तसंच ठेवलं तर ते फाटून जात तर मग ते आम्ही काय करतो रात्री तर थोडासा अजून थोडा लिंबू घालायचा आणि ते पूर्णपणे अस फाटवायचं दूध आणि मग ते गॅसवररती गॅसवररतीच ठेवायचं ते दूध मग ते घट्ट होतं ना फाट क पूर्णच फाटत मग त्यानंतर त्या ते गाळून घ्यायचं आणि ते थंड पहिल्यांदा थंड पाण्याने धुवून घ्यायच
ओके
लं दूध पाण्यान आ धुऊून घ्यायचं मग ते एका म्हणजे आपल्या कॉटनच्या काप पड म बांधून ठेवायचं आणि त्याच्यावर ती काहीतरी वजन ठेवायचं घट्ट
ठीक आहे.
त्यातले जे अतिरिक्त पाणी असतं ते निघून जाईल यासाठी तिथे त्या त्याच्यावर वजन ठेवायचं. हम्म म रात्रभर तर ठेवायचं मग सकाळी उठून मग अ त्याच पनीर आपलं तयार झालेलं असतं ते
हम्म
हा मग ते पनीर तयार झालेलं असतं मग त्याला अ हे कराय आपण मॅरिनेट करायला ठेवायचं मॅरिनेट मध्ये आम्ही काय करतो हळद आणि मीठ
हम
हळद आणि मीठ थोडेसं लावून ठेवतो थोड्या वेळ आणि त्यानंतर ना मग अ एकीकडे मग कांदा टोमॅटो लसूण आलं कोथिंबीर असं ते पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचं आणि त्याचे आम्ही कस करतो पाट्या वरवंट्या वर वाटून घेतो. हा मग त्यानंतर ना मग कसं करतो आमचं ते अ म्हणजे आपण मॅरिनेट केलेलं अस असतं ना पनीर? तव्यावर जरा शालो फ्राय करून घ्यायचं थोडं.
हम्म
हा मग कडईमध्ये तेल गरम करत ठेवायचं त्यात आपले खडे मसाले घालायचे आणि ते आपण जे वाटण वाटलेलं होत. खडे मसाले मध्ये तुम्ही दालचिनी घेऊ शकता लवंग एक दालचिनीचा तूकडा तुकडा छोटा घ्यायचा. दोन लवंगा घ्यायच्या दोन हिरव्य हिरवी वेलची दोन घ्यायची आणि तमालपत्र हा ते घाल ते घालायचं. आणि ते त्यामध्ये कांदा घालायचा. कांदा असा गोल्डन हो पर्यंत फ्राय करायचा. म का कांदा फ्राय हा आणि मग ते कांदा कसा आपण चॉप करायचा एकदम लहान लहान करतो ना आपण चॉप कारण ऑलरेडी आपण कांदा वाटमध्ये पण वापरलाय त्यामुळे छोटा कांदा हा बारीक कांदा हा चॉप करून तो फ्राय करून घ्यायचा. आणि त्यात ते वाटलेलं वाटण घालायचं वाटलेलं वाटण घालायचं आणि त्याच्यावर काय तरी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची
हूं
आणि थोडंस गरम पाणी ओतायचं वाफ निघाल्यानंतर अर्धी वाटी ओतू शकता तो म्हणजे जशी आपल्या कन्सिस्टन्सी हवी आहे तसं जेवढी ग्रेव्ही हवी तेवढं ते तुम्ही गरम पाणी घालायचं आणि मग त्याच्यात ते पनीर ऍड करायचं
हूं
शालो फ्राय केलेलं पनीर ऍड करायचं आणि मग तुम्ही कशा सोबत पण ते खाऊ शकता एक वाफ काढून भाता सोबत किंवा अं चपाती सोबत हा कशासोबत पण खाऊ शकता
अच्छा ठीक आहे
म तुमची काय अशी सिक्रेट रेसिपी आहे का ती मला शेअर करू शकता तुम्ही
माझी अ पनीर म्हटलं तर मी पनीर म जास्त करूनमो हा ते पनीरचे स्टीम मोमोयत.
खाता का?
हा तर ती रेसिपी मी सांगू का म्हणजे तू पण तू तुझी गावाकडची सांगितली, मी माझी म्हणजे जी जेंजी लोक तुझ्या पुराने हे सांगितलीस. मी नवीन पद्धतीची सांग म्हणजे आजकाल तेच खातात. तर मी हेल्दी टाईप
हा हा हो हो कसाय तुम्हाला सांगायच म्हणजे आम्ही मोमोज आतापर्यंत कधी खाल्लेले पण नाहीत, तुमच्या ह्याने मी क ट्राय करून बघेन.
तर मोमोज मध्ये ना जर आपल्या कड म्हणजे जास्त करून लोक काय प्रिफर करतात मैं दा टाळायला बगतात. तर ना मार्केट मध्ये ना, राईसफ्लावर भेटते अं म्हणजे तांदळाचे वेट
हा हा हा.
काय करायचं पहिलं, आपण जसं चपातीचं पीठ मळतो तो ना, तसंच
पाण्यामध्ये मळायचे का? आपल्या साध्या?
नाही नाही नॉर्मल, नॉर्मल पाण्यात, नॉर्मल पाण्यात मळायचे आणि ना घट्ट ठेवायचं त्याला थोडं घट्ट आणि ना आपलं हेच अ ओल्लं कॉटनचं कापड घ्यायचं आणि तेच्यावर एक दहा पंधरा मिनिटं तेच्यात तेला रोल करून ठेवायच. त्या त्याच्यानंतर एक पॅन घ्यायचा किंवा कडई असली तरी चालेल, त्यात थोडस बटर, आणि तेच्यात ना आपण कांदा, कॅबेज आणि गाजर हे बारीक एकदम बारीक चिरून ना, तेच्यात स्वाते करून घ्यायचं. असं म अ थोडस ब्राऊनीश होवूसतोपर्यंत म ते थोडस ब्राउनिश व्हायला आलं ना, एक चमचा, फक्त एक चमचा सोया सॉस आणि थोडस किंचित मीठ टाकायचं त्यात
ठीक आहे ठीक आहे.
आणि त्याला थोडस गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं. मग गोल्ड गोल्डन ब्राऊन झालं कि काय करायचं?
मध्ये आपल्याला सोया सॉस वगैरे म्हणजे तकडे आपल्याला जास्त सहसा इकडे खाल्ले जात नाही ना आमच्या इक इकडे गावाकडे मग तेच्याबद्दल आपण टोमॅटो केचप किंवा टोमॅटो चाप
ती टेस्ट ख ती टेस्ट येणार नाही.
येणार नाही.
हुं, सोया सॉस न जी टेस्ट येणार ती कशालाच येणार नाही.
म ती कस म्हणजे म्हणजे कोणता म्हणजे टेबलस्पून आपला एकम छो
छोटा छोटा छोटा हा मग ते टाकायचं मिक्स करून घ्यायचं प्रॉपरली आणि आपण जो अ पनीर आहे ना आपलं पनीर ते हाताना आपण कुसकरायच कुसकरून ते ना वरतून टाक. टाकायच आणि तेलात थोडा वेळच फ्राय करायचा आणि गॅस बंद करून त्याला रेस्ट ला ठेवून द्यायचं.
हा, हा.
रेस्टला ठेवल की जो आपला डो आहे ना तो काढायचा आणि तेचे एकदम छोट्या छोट्या लाटा करायच्या आपण पुरीसाठी कसे छोट्या लाटा करतो.
म ते तांदळा हा एका पुरीमध्ये
हा
एका पुरीच्या डो मध्ये दोन लाट्या करायच्या हा
तर त्या अस दोन लाटे केले ना की त्यात ती आपली जी आपण बनवलेली स्टफिंग आहे ना ती स्टफिंग टाकायची आणि तुला कोणता शेप दि वाटतो तू द्यायचास सर ल किंवा असा खुबा खुबा शेप असतो माहि तेे तसा किंवा ट्रयगुलर शेप तुला कोणता आवडेल तो शेप द्यायचा आता काय ठिकाणी काय होत लोकांकडे सिमर नसत ह म ते लोक काय करतात की आपलं इडलीचं भांडा ना
हा इडलीच भांडा आहे
इडलीच्या भांड्यामध्ये काय करायचं पाणी उकळायला ठेवायचं थोडं
हा
आणि आपलं झाकण बंद करायचं आणि पाणी उकळलं की ते झाक पण काढायच आणि आपल्या इडलीचं भांडला ना थोडस तेल लावायचं खाली बेस ला आणि ती स्टफिंग जी तयार केलेली असतेस ना तू ती स्टफिंग त्याच्यामध्ये ठेवायची आणि ते एक दहा मिनट वाफ निघून द्यायची आपले पनीर जे मोमोज तयार लगेच
मग ते मला काय विचारायचं होतं ते जे आपण तांदळाच्या पिठाची ती आपण लाट लाटणार ना मग ती चिरणार नाही
हा नैचरयर
हा म्हणजे कस सहसा आम्ही आता इथ तांदळाच्या भाकऱ्या करतो
हो हो नाही भाकरीचं पीठ आता भाकरीचं पीठ एकदम दरदरीत म्हणलं जात एकदम बारीक
हम्म तसं नाही आमच्या जरा ते पाण्यावर ला पाण्यावर करतो ना आम्ही भाकरी मग त्यामुळे ते आम्ही पातळचा पा पातळ जरा असतं ते पीठ म्हणजे असं मऊच असतं पीठ त्यामुळेच म्हंटलं की परत ते आणि ते मला अजून एक विष विचारायच होतं कीम जरा आपण ते तांदळाच्या पिठाचे म्हणजे मोमोज केले. मतक असं ते मो अम् त्याच्यात ते मॉशचरायझर तसच राहतं का ते कडक होतात.
नाही नाही कडक नाही होत एकदम मोइस मऊच राहत ते. आणि काय जर समज तुला ते राईस च्या ह्याच नाही जमले तर काय करायचं जर तुला वाटत असेल तुझ, स्ीटलेस सॉफ्ट झाले. तर थोडस गव्हाच पीठ् घ्यायच चाळून घ्याचं आणि त्याच्यावर स्प्रेड करायच आणि एकदा त्याला परत एक्झिव करून घ्यायच ते बॅलन्स होते.
हा हा हा
आ इशू हेेत नाही इला.
आह
काही इश्यू होत नाही त्याला.
हां हां ठीके आहे ठीके.
करून बघेल माझी रेसिपी टू ट्राय करून बघावी मला नक्की सांग तुला कशी वाटली.
सांगणार की नक्की आमच्या इथ सहसा जास्त मोमोज वगैरे असं जास्त काही मिळत नाही. त्यामुळं पनीरचं कसं, ग्रेवी किंवा भुर्जी आम्ही करतो. पनीरची हा नाही. तरी आपण साध्या चपात्या उरलेल्या असतात सकाळच्या तर संध्याकाळी हा नाही. पनीरचं. एक चपाती असते ना आपली. ती कट करायची मधून आणि चपातीला आपल्या आमच्या जाड ह्या साईडचे जाड चपत असते ना जर थोड्या मग त्याच्या कशा उपाद जरी शेकली तरी त्याच्या दोन तीन घड्या पडलेल्याचतात. तर. म तेच्यात- पनीरमध्येध्ये कस कांदा, टॅमॅटो आपल्याला हव्या त भाज्या घालायच्या. मीठ वगैरे घालायचं चटणी आपली घरगुती. किंवा ते घालायचं आणि ते स्टपपिंग त्या चपातीमध्ये भरायचं. अं तव्यावर दोन- - तीन वेळा शेकायचं. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते- - चीजॲड- - करू शकता हा. आधी शेकलं की मग ते आम्ही तसं नाशत्याला खऊ शकतो.
हो हो ते पण रेसिपी छान आहे आवडली.
ठीक आहे. हा हा ठीक. क मी पण नक्की ट्राय कर.
हम वेलकम.